सानिका
हा बोला की
अ... आता जे इथनं पुढं आता मे, जून मे महिन्यातच भाताची पेरणी करतात ना व्हय? मे काय जुन मध्ये मे काय जून मध्ये करतात, आता कसा आहे पाऊस कधी पडेल सांगता येत नाही.
होय.
गेल्या वर्षी मे महिन्यातच झालता पाऊस
हं.. हं.. आता म्हणजे मे, मे च्या एंडिंगला जूनच्या सुरुवातीला असं करत्यात, हां
आ, तुझ्याकडन थोडी जी भाताची म्हणजे भात पेरणी पासून कोणता भात लावाय काय त्येज्या बद्दल थोडी माहिती पाहिजे होती.
हा हा बोला की
म, आता भात आ ह्य आपलं हे रोपच भात ते, हे कसं करायचं आणि हे साधं भात?
हा हा ते होय म्हणजे पण कसं म्हणजे आपण ठरवू शकतोय आपण रोपच करायचं हाय. की आपलं, आपलं पेरायचं असतंय ते एक मिनटं हा हां बोला
तेचं म रोपच भाताला, कसं रोपच भात चिखलातच असते ना. चिखलातच करतात ते चिखल करून, हम्मं
ते कस असतय, आपण रोप करतो त्यावेळी आपण चिख. अ, चिख चिखल वगैरे करूनच तेज्यात रोप करायला लागतय नय
हां, हां
त्याला कसं आधी आपण म्हणजे आपण शेतातलं तण वगैरे काढून घेतोय नय कारण ज्यावेळी रोप करतोय त्यावेळी चिखल करते वेळी त्यात आपल्याला काय दिसत नाही हाय, त्यामुळे पायात काय पण लागतय नयी
होय ते पण
त्येच्यामुळं आधी पूर्ण शेतातली म्हणजे घाण काय असल कारण आपण खत वगैरे सोडलेले असतय त्येज्यातून घाण वगैरे पडलेलं असतंय नयी
हं. हा
मग ते पूर्ण आधी शेत सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि मग नंतरन काय करायचं, ते आपण असं नांगरून वगैरे टाकतोय नय
हां, हां
तसं उन्हाळ्यात आपण नांगरून टाकायचं सगळं शेत
बरं
आणि म्हणजे कोणत्या तरी शेतात म्हणजे एका कोपऱ्यात आपण हे करायचं असतय तरवाप म्हणून असतोय तो टाकायचा, तरव्याला कस शेण वगैरे म्हणजे आपल्या शेणी असत्यात ना
हं, हां
त्या आपण म्हणजे असं हम थोड्या असं म्हणजे असं एक छोटा चौकोन असं हे करून तिथे शेणी पेटवायच्या
हां
आणि मग त्येज्यात, हा शेतातच आणि हा मग तिथं आपण म्हणजे भात व जिथ ज्या जागी आपण पेटवलय कीनी त्या जाग्यावर आपण तिथं भात वगैरे तेन टाकायचं म्हणजे आपण जे भात करणार आहे ते.
हा, म्हणजे भात आपण कोण त म्हणजे बि बियाना ते विकत आणतात का भातासाठी आपल्याला कोणतं पाहिजे ते.
हा बियाण आपले संघात वगैरे सगळे मिळतात म्हणजे. भरपूर प्रकारचे असतात हा म्हणजे आपण त्यात आपल्याला जे पाहिजे ते आपण हे करून घ्यायच. म्हणजे बारीक भात असतं एकाकाडीचं भात असतंय मोठं भात असतंय. आपण जे खातोय त्याच्या ह्याच्यावरती आपण भात घेऊन यायचं.
हा.
आणि म ते नंतर न काय करायचं त्या तव्यावर टाकायचं म्हणजे. पाऊस पडायच्या आधी. म्हणजे साधारण जून मध्ये असं टाकायचं ते ज्यावेळी पाऊस चालू होतय कणी त्यावेळेस ते कणी म्हणजे तरवा तो उगुन येतोय. तो चांगला एक फूट दीड फूट पर्यंत उगून येतोय कणी तोपर्यंत आपण जे नांगरून टाकलेले शेत असतय ते पण पावसात भिजलेल तेन असतय नई
हा हा हा.
हो जो म्हणजे ज्यावेळी मोठा पाऊस चालू होतोय साधारण जुलै महिन्यात
हा अखंड पेरणीच रोप असतय नव पेरणीच्या भाताला
पेरणी वेगळी आणि रोप वेगळी.
रोपीच वेगळ तेच की ते रोपेच भात कसं असतय ते काय तयार हे मिळत्यात का रोपा मिळत्यात
नाही नाही तेच सांगा लागलोय ते आपण जिथं तरवा पेटवलेला असतय कणी तिथं जे आपण भात टाकतोय कणी एका ठिकाणीच काय असल ते सगळं भात त्या ठिकाणीच टाकायचे. म ते तिथं उगून येतय आणि ते नंतरन भात उ पडून कनी जिथं आपण रोप करणार हाय कणी तिथं आपण ते हे करायचं असतय ते आपण स्वतःहून तयार करायच असत्यात. रोप ते
रोप वय हा हा
हू ते नंतरन कस जिथ आपण तयार केलेलं हे असते कणी
हा.
चिक्कल वेगैरे आपण तयार करतोय नई रोपासाठी. ते कस एक म्हणजे शेतात एक गुडघ्यापर्यंत असं पाणी ज्यावेळेस साच ते कणी
हम्म.
त्यावेळी तिथं आपण रोप करायचे असते म त्याच्यात कसं चिक्कल माणसांनी करत्यात परत जनावरांनी करत्यात कोण म्हशींनी करतय कोण बैलांनी करतय. कोण टॅक्टरने करतय कोण रोटरने करतय असं करत्यात नई
हा हा
म ते चिक्कल वेगैरे करून झालं कणी चिक्कल केलं की असं पूर्ण असं म्हणजे ते होते माती एकदम बारीक तेन होत्या मग त्या मातीवर काय करत्यात ते चिखलावर म्हणजे खत वगैरे टाकत्यात आधी. म्हणजे कसं ते अ रान वगैरे उगून याय नको म्हणून. हू हा म ते टाक ले कि मग नंतरन आपण जे अ हे केलेलं असते रोप लावलेले असते कणी. परवा टाकलेला त्याज्याशी एक एक म्हणजे मुठीत आपल्या वस्तीला एक सात आठ रोप अशी एक एक पें पेंडी अशी बांधायची असते. आणि ती थोड्या थोड्या अंतरावरती नय अशी टाकत जायची.
ह फक्त टाकत जायची, काय असं रवत जायचं?
पहिल्यांदा आधी क नयी पूर्ण शेतात ना अस टाकून घ्यायचं आणि मग नंत त्यांना क नयी असं रवत रवत त्यांनी आपण कनी म्हणजे आपण समजा गेलो आता समजा आपण बिना टाकता जर डायरेक्ट लावत गे आलो कणी मग ते परत रोप आणायसाठी परत आणि बाहेर जाया लागतय नय.
हम्म हम्म
त्याच्यामुळ आधीच ते टाकून घ्यायचं, म्हणजे मग परत सारखं सारखं बाहेर जायाला लागाय नको म्हणून.
अस, अ
हा म्हणजे मग ते लावत-लावत नंतर ना येस जायाच.
हा मग थोडं रो रोपच भात थोडं अवघड असतय.
अवघड असतय रोपच, हा पेरणी पेरणीच्या भातात कस अ एकदा आपण, पेरलं की त्याच्या नंतर न हे कराय लागत, पण रोवनीच्या भाताला कस
हा
ते त्याला, एकदाच त्रास होते परत नंतर न होत
होत नाही, असं आहे काय, तेच की.
हेला तसं नसतंय, हेला नंतर ना मग जास्त होतोय.
कुठल्या पेरणीच्या भाताला, हे रोपच्या भाताला जास्त त्रास होतोय, नंतर काय?
नाही रोपच्या भाताला कस सुरुवातीला आधी त्रास होतोय, नंतर त्याच्या काय रान वगैरे जास्त उगवून येत नाय, पेरणीच्या भाताला कसं सुरुवातीला काय त्रास नसतोय, कारण फक्त आपण कोरड्या रानात पेरलेलं असतय ते.
हा
खर नंतर ना ज्यावेळी पाऊस वगैरे पडतोय, त्यावेळी रान तेन जास्त उगवून येत तोय मग त्याला कोळपा वगैरे तेन सगळं कराय लागतय नय.
हां
म्हणजे कोळपा करायचा ते भांग तेन काढत टाकायच असत्यात, ते असं म्हणजे जास्त हे अस रोपच्या व भाताला तस काही नसतय.
काही नसतय काय, आणि तो भात भरगच्च येतोय वाटत रोपचा थोडा जरा.
होय होय, ते कसं आपण जरा जरा लावलेलं असतय त्यामुळे ते जास्त येतय.
हा हा
आणि रवनीच नसतंय नाय तस, आपण लावल तेवढा तेवढ्या जागेतच तो हवा येत
ते आता आल्यावर म्हणजे भात आल्याला कस ते झाड, म्हणजे आल्याला कसं समजायचं ते? वरन झडत असत्यात काय, पिवसर पणा येतंय त्यास्नी.
म्हणजे ज्यावेळी ते मोठ हुतंय कनी म्हणजे साधारण आपल्या उंचीच्या खांद्या एव खांद्या एवढा भात येतय, त्यावेळी ते पोसवते म्हणजे भात त्यातन फुटतय.
हा
ते नंतर न मग ते भात कस वाळत ज्या वाळतय क नयी त्यावेळी पूर्ण असं म्हणजे पिवळी पडत्यात भातं.
भात
मग हां ते पिंजर असतंय ते पण असं पिवळ होते येतंय.
हां म्हणजे वर अ त्याच्यावर म्हणजे आता हे आदलं आपले किटकनाशक म्हणजे औषध तेन अस रेग मारायलाच लागतंय काय नाही मारलं तरी
आम म्हणजे अ नाही मारलं तरी पण चालतंय पण कसं एक एक ठिकाणी अचानक रोग पडतोय नाही म्हणजे समजा हां दुसऱ्या कुणाच्यात पडला तर तो शेजारी असले की ते साधारण वाऱ्या च्या हेन उडून की नाही ते यायची शक्यता असत्या त्यामुळं अ कीटकनाशक ते पण कसं लहान म्हणजे बारकी भात असतानाच त्याच्यावर टाक तात मोठ झाल्यावर कोण नाही टाकत जास्त. हां मग ते काय नंतरन पोसवलं की मग नंतर न कापणीच्या वेळ पण त्याला
नाही
नंतर न मग कापायचं ते सगळं
हां.
मग त्याला पण माणसं वगैरे जास्त घेऊन ते कापाय लागतंय.
अ रो भातासनी नाही रोखणीच्या वेळीस रोखणीच्या भातासनी
हां मग ते माणसं तेन घेऊन सापायचं मग ते वाळवाय लागतंय. म्हणजे ते कसं म साधारण अं म्हणजे दसरा दिवाळीच्या हेच्यात ते की नाही कापायला येतंय.
हां ते त्या सुगीतच येतंय दसरा दिवसच्या सुगीतच येतंय.
होय होय त्यावेेळीस ते येतंय फक्त म्हणजे रोप
मग ते झोडून काय आता आता काय हे आल्यात का म भात कापायचं हे आलंय ना. मशीन आलंय पण आधी! हम्म
भात कापायचं मशीन पण आल्यात एक परत मळायचं पण मशीन आलंय.
तेच की. ते काय आता मग ते पुढचं काय हे नाही फक्त ते मशनी आल्यामुळं भात कापायचं तेन हे नाही, म्हणजे आधी कसं काठी बांधून ती झोडत होतीत.
होय होय पहिल्यांदा मळणी तेन काढायची परत ते रा त्रीच ते एक मळून हे करून कापून सगळं ठेवाय चं आणि रात्रीच ते बैलांनी मळणी काढायची. तसं नाही कोण आता करत आता मशीन वगैरे आलेले आहेत त्यामुळे ते सग गळं मशीनच करत्या.
हां हां.
हां.
ठीक आहे चालतंय मग चालतंय, चालतंय. ठेऊ काय?
हां बरं बरं.